हॅलो. हा येतोय बोला.
हा आवरल का?
होय झाल आत्ता आवरल.
हा काय नाही. आम च पण आवरलय आता.
हा हा हा. जेवला नाही अजून?
नाही अजून आता.
ह हा हा क नाही आता जेवायचं. येतात आता मिस्टर तेन येतात एक वाजता. त्यावेळी जेवायचं मग सगळीजण. काय चालूच असतय की घरातली सगळी कामं सकाळच. धावपळ, पोरांचे डबे, सगळे कामावर जातात त्यांना नाश्ता, चहा सगळं द्यायचं, घरातलं हम् होय. असतंय सगळ्यांचं गृहिणींना काम भरपूर असतात.
ते सकाळी उठल्या पासून झोपेपर्यंत चालूच असते. घरी येतात, बसलेले, त्यांना वाटतय घरात काय कामच नस नसतात रिकामीच बसत्यात.
हा ते थोडंफार होतंय.
होय.
हा हा.
ते म्हणता आपण बाहेरनं काम करून काय नाही बघा.
हा हा. पाऊस आहे का?
पाऊस नाहीे तुमच्याकडे? हा, हा, इकडं पण तसच आहे, आबाळ येतय. ऊन वगैरे.
हा, हा, तेच की काय आ आबाळामुळं सगळं अंग वगैरे दुकालागलय.
होय गरमी पण त्रा भर
हा पाऊस नाही त्यामुळं गरम खूप व्हाय लागलंय. पाऊस कधी येईल ते वाट बघा लागलोय.
सगळेच आणि आता कसं हेच्यातलं पण पाणीसाठा कमी झालंय ना.
हा धरण वगैरे म्हणा. शेतीला पण पाणी नई, सगळ्यांनी आता पिकं पेरून ठेवलेत. पण पाऊस
नाही होय. जिथं चा दरोज मी पण देतो तिथे पण आता दोन-तीन दिवसांन चार दिवसांन
हा. तर पावसाळा म्हणजे मे च्या एंडिंगला चालू होत ना. तर आता अजून जून संपत आला तरी पाऊस चालू नई.
काय पत्ता नई ह्याचा.
पत्ता नई हा. म्हणजे आता जून संपत आलाच ना. त्यामुळं. आता म्हणजे पेरणी होऊन लोकां म्हणजे पिकं उगवायला चालू होतात.
होय गावाकड कसं कोळपणी वगैरे, खुरपणी वगैरे असते ना. ते कायच नई आता. जेंच
नाही अजून पीकच आलं नाही, पीक उगवलं नाही, आता ते कस करणार.
करमा होय तेच की
त्यामुळं सगळ्यांचच अव शेतकऱ्याचं तर अवडच आहे हम्म शेतीच आमच्याकडे येतं कि चार किंवा कसं ते टाइम नाही त्या पाण्याला दोन दिवसन पण येते चार कधी आठवड्यातून एकदा पण येतय पण आमचं कस बोर आहे ना स्वतःची ते्हा का एवढं वाटत नाही हम्म बोरच वापरतोय आम्ही सगळं खर्च त्याला बरचच वापरतोय प्यायला वगैरे ते हेच वापरतो नदीच हा चावी
हा त्यामुळे जास्त काही लागत नस
हा लागत नाही जास्त काय म आज काय बनवलंय.
काय नाही आज रेग्युलरच क आज गुरुवारचं काय नाही.
हा गुरुवारचं ह असते का
हा नाही काय होय स्वामींचं असते कोण खात नाही खरात गुरुवार पाळतात ना रेग्युलरच असते
हा हा होय तर सगळे गुरुवारचे वगैरे खात नाही ना कोण हम्म त्यामुळ कुठे घरी स्वामींचा वार असतोय त्यामुळ कोण आता सध्या तरी घरी बनवतच नाही गुरुवारी.
नाही आता स्वामींच पण जास्त हे झालं ना म्हणजे सगळीकड वाढलय हे हम्म आमचे तर पण केंद्र ये. तर शनिवारी आरती वगैरे असत असत्या सहा नंतर हम्म
नी होय ते भक्ती मार्ग पण पाहिजे कि नसत काय आपण आलोय जन्माला म्हणजे खाऊन तेवढंच आपलं हा हा
कार्यक्रम वगैरे असतात. गुरुच्या तिथ पारायण वगैरे असतं
होय गुरुचरित्र पारायण करावं म्हणे म्हणजे कधीतरी हम्म. तसं ते पुण्य भरपूर भेटतय ना त्याच म्हणजे जास्त आपलं काय अडचणी वगैरे अस त्या म्हणजे दूर होण्यास मदत होतय त्या गुरुचरित्र पारायण कर आणि मनाला एक समाधान वेगळंच मिळतय.
जरी इथ केंद्रात जरी जाऊन आलात. तरी म्हणजे वेग म्हणजे, प्रसन्न वाटत, हा बाबा छान भरपूर लोक वगैरे येतात आरतीला.
हा, हा, हा.
तू.
तेच की आता सगळीकड केंद्र वगैरे वाढायला लागलेत ना.
होय भरपूर झालेत, अकलकोट. इथन उंचनेवाडी. तिथं पण लोक भरपूर जातात, तिथं पण गर्दी वगैरे असते. हा.
हम्म. हा, हा.
जातात लोक, भर
मी जायला पाहिजे, आता आपले ते देव. वगैरे आपणच कराल. पाहिजे ना, मुलांना पण त्याशिवाय कळणार नाही.
दर पौर्णिमेला वगैरे वाडीला अक्कलकोटला भरपूर गर्दी असते.
हा गर्दी असते, पौर्णिमेला जास्त जातात लोक.
होय. आरती वगैरे गावत्या. गावत्याना जात आरतीला जातात.
हा, हा, नाही अक्कल अकलकोट मध्ये पण भरपूर आता म्हणजे, तिथं म्हणजे कसं एक दोन दिवस राहिला ना, तुम्हाला पूर्ण अक्कलकोट फिरायला भेटत. म्हणजे तिथं भरपूर हे आहे. म्हणजे चोळाप्पा महाराजांचं घर. स्वामींची समाधी, असं भरपूर म्हणजे. राहायला पाहिजे तिथं आणि मग, हा, हा, हा म्हणजे पण कस हे मंदिरातच जातोय आजूबाजूचा परिसर आपण अजून बघितलेला नाही ना, पण ते सगळं बघून महाराजांच आधीच स्थान म्हणजे ते जिथं दरबार वगैरे भरवत होते. ते. लोकांच्या शंका दूर कर तिथं ते मेन असं म्हणजे, सगळं बघता येते तिथलं.
होय एक वेळ काढायला झालंय बघायला पाहिजे एक वेळ गेलं तर तसं सगळं बघून या यायला पाहिजे आपण कसं तेवढंच आरती वगैरे करतोय
हा दर्शन घ्यायचं ते आपल्या घरी जा घरी यायचं असं हे करतोय ना
दुसरी पण ठिकाणं करायची असतात ना त्यामुळे, ते मग कोण
नाही हा तस ते मेन एकच ठिकाण करण्यासाठी असं जायला पाहिजे मग.
होय तसं करायला पाहिजेेत. सगळं फिरून काय काय सगळ माहिती ते वगैर
माहिती मिळते ना, होय. नाही आम्ही पण गेलेलो मागच्या वर्षी अक्कलकोट तुळजापूर, तुळजापूरम हा माहेरच देव कुलदेवी आहे ना, मग त्यामुळे वर्षातून जातात तिकड हा तिकडले आमचे माहेरचे आणि जावंच लागत तेदीकड
होय ते फुलदवे वगैरे असले, की जायला लागत, हम्म ज्योतिबाई वगैरे, अंबाबाई त्यां सगळं वर्षातन एकदा जातातच लोकं. ह्. हा हा.
तुम्ही कधी गेलेला?
आम्ही आता मे मध्ये गेलेलो, फॅमिली गेलेली. हम. तेव्हा सगळं गाणगापूर, अक्कलकोट, पंढरपूर, नरसोबावाडी वगैरे करून आलो, हा फक्त तुळजापूर वगैरे करायला नव्हतं. इकड बाकी सगळ करून आलो
हा हा दे आता, सुट्टीत कस सगळे जातात ह देवदर्शन ला वगैरे
होय तेच सुट्टीत बाहेर भरपूर बाहेर फिरायला जायचं म्हणजे सुट्टीत ना गर्दी भरपूर असते, बाहेर गेलं कि.
मी पण सुट्टीतच फिरायला भेटत न मग
होय मण आहे कुठं नंतर शाळा वगैरे मुलांच्या चाल काम वगैरे चालवतात सगळ्यां त्याच्या
शाळे मुळं मग जाता येत नाही सगळ्यांना. हा मग मुलांना ठेवून कुठं जायचंय मग बाहेर फिरायला असं पण होतय. आणि सगळ्या फॅमिली असते त्यामु सगळ्यांसोबत देवदर्शन पण होतय.
हो
हा हा हा
हम जैसे छान पण वाटते.
असं ना तेवढंच एक वर्षातून एकदा हे वाटतं.
होय मुलं पण म्हणलं सुट्टेच पण शाळा असली की हे करते सुट्ट असल्यावरचत शा
हा आणि शाळा चू पण अभ्यासक्रम मागे पडतो. मुलांना पण म शिकवलेलं मग का समजणार नाही अस हो त्यांना सुट्ट्या असेल. तेव्हा जावं लागते. ते कुठं पण फिरायला वगैरे हा! नाही अक्कलकोट म्हणा तुळजापूर तुळजापूर मध्ये पण ते, मंदिर वगैरे छान वाटत अस गेलं की बघायला अस निवांत प अस निवांत जायला पाहिजे.
गडबड हेन नाहीत कुठलं हि गडबड घरातली वगैरे करतात त्याच्यामुळे हो नाही
हा निवांत बसून म्हणजे, एकच म्हणजे आता एकच स्थळ बघायचं तर, तेच बघूूनेत
हा ते पहाटे आपण जाऊन मग सगळं पंढरपूर वगैरे करतोय नंतर
हा हा तो रूटच आहे ना तू सगळं म्हणजे, तिथून जवळ जवळ आहेत ना पंढरपूर, तुळजापूर हम्म छान आहे. हा!
भूत वगैरे लागलेलं ते पण निघतय ना तिथ खांब आहे त्यांचा म्हणजे वाईट शक्ती काय असेल तर हा वाईट काय शक्ती असेल तर तिथं म्हणजे, अ हे होत्या निघून जातात.
हा हा हो ते दत्त महाराजां ची ऊर्जा तेवढी असेल ना! तिथं त्या ह्याच्यात त्या स्थानामध्ये त्या स्थान ठिकाणी आता महाराजांची ऊर्जा असेल ना? त्यामुळे ती वाईट शक्ती तिथे जाऊन शकते. शकत नाहीत.
होय. भरपूर लोक घेऊन जिलदार यांच्या म्हणजे भूत वगैरे लागलेला म्हणतात, ना ते घेऊन येतात तिथे भरपूर.
आता प्रत्येकाच्या ह्याच्यानुसार म्हणजे असणार ते, हम्म. कसं आता आपण भक्ती पण केली पाहिजे, त्यानुसार आपण कसं काय. पाहिजे म्हणून ज्या देव देत
होय.
पण आपण त्या हना भक्ती करायला पाहिजे, निस्वारपणे केल तर ते फळ मिळते, हा इच्छा आपल्या काही संपणारच नाहीत हा, ते इच्छा वाढत जा किती हे केलं तरी माणूस आहे म्हटल्यावर इच्छा वाढणार. त्यामध्येग सगळ्याच इच्छा पूर्ण करायला. नाही ना. प्रत्येक इच्छा मागेल ती पूर्णच व्हायला पाहिजे असं काही नाहीये.
हा चालेल, ठेऊ का मग?
चालेल, करते मी तुम्हाला परत.